हॅलो.
हा बोल.
हा बोल.
येतो ना आवाज
हा हा.
नॅनो माझे हेडफोन दे रे तिथून बोल. काय करती
अच्छा काही बोलायचं काय काही असं हे नसतं ना.
नाही त्याच्यावर फक्त आपलं आपण कुठं राहतो आणि काय करतो वगैरे ते नाही सांगायचं कुठे जातो बाकी आपल्या नॉर्मल गप्पा मारायच्या
अच्छा का फक्त त्याच्या आपलं गावाचं नाव आम कुठे राहत. हे नाही सांगाय. किन काही बोलायच किती वेळ दहा मि दहा मिनट दहा मिनट दहा मिनट बोला म
दहा मिनिटं बोलायचं.
ह.
ह.
काही पण बोलायचं रेसिपी बोलायची काही बोलायचं पण हे नाही बोय पर्सनल
हा जस ऍड्रेस वगैरे नाही सांगायचं.
हा पर्सनल काहीच नाही बोलायचं त्याच्यावर आदर रेणुताईने केले पूजाताईन केले त्यांना पडले पैसे
हो का त्यांना तर आलेही पैसे म्हणतात. त्यांना सांगितलं माझ्या ताईने पैसे आले. नग कराय पुरते. मग पैसे कसे यायचे ज पैसे कारण इनडायरेक्ट अकाउंटला येतात का?
नाही नाही अकाउंटलाच येतात डायरेक्ट पण मग पहिले पूर्ण टास्क करावा लागतो हे. दहा मिनिटं आहे ना पूर्ण दहा मिनिटं बोलले तरच ऐंशी रुपये भेटतात एका कॉलचे
हा.
हा पण मग ते वेपर.
हा एका कॉलवर दहा मिनट बोलायच.
एका कॉलला दहा मिनिटं बोलले तरच ऐंशी रुपये भेटतात, नाही तर पैसे तो कॉल.
अच्छा
हम्म. आता तिला म्हणा पूजाचा जवळ आहे, रेणुताई जवळ आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे तिला म्हणा, आता कोमलला सांग.
हा सांगाच म्हलं कोणा कोणाला सांगायचं आहे. हॅलो हॅलो हा बोलाय. हॅलो काय म्हटलं हॅलो हा. बोला ना आवाज नाहीऊन राहिला, तुमचा म्हणून थांबून राहिली मी. हा काय.
तीस कॉल कराव लागतील तुला.
हो.
हा मग तीस कॉल केले तर मग चोवीसशे रुपये भेटते.
म्हणजे ज्याच्याकडे अँप आहे. तेलेच करा लागते का. हॅलो.
बुक कती हो ना.
हॅलो.
दार लावून घे. ज्यांच्याकडे हा ऍप आहे ना कार्य प त्यांनाच होते.
हो काय जेना हे स्कीम समजा जोडली त्यांनीच होती का.
हा ज्यांना जोडलेला आहे, श त्यांना डाउनलोड केला आहे ना. त्यांला चालू होईनल तो.
फक्त डाऊनलोड बी केली, आणि पूर्ण प माहिती बी नाही, भरली तरी लागू शकत. का फोन.
हा डा डाउनलोड ऍप केला ना, की मग प्रोफाईल भरली त्याची समोरची कि मग. चालवून जात म्हणजे आता लकांच्या फोन ववर झा तू ऍप डाऊनलोड केला ना कॉल होप्पा त्याच्यावरपडाऊन असत त्यां फॉल हो.
इथवर डाऊनलोड करून द्या प हा ते पप्पाचा मोबाईल लाला ना ना.
त्याच्यावर डाउनलोड तर ऑल करून घेतले ना, तर मग त्याच्यावर फोनेत आणि त्यांची प्रोफाईल भरून ते टास्क केला ना. ण बा त्यांना चोवीसशे चोवीसशे रुपये पडत.
हाव ना हा ना हा ते ना. रो रोजचे दहा मिनिट बोलायच. तीच क म आपण छान
त्यां लचे पप्पा मम्मीचे बी अकाउंट ओपन केले त्याच्यावर.
हा हा हा हा.
आपण
होव ना ह ना.
ते.
एका एका. एका दिवशी तीस कॉल करा लागते का.
आजहा.
अ ताई
जेवढे करतील तेवढे.
तुमचा आवाज नाही येतय म्हटलं.
आवाज नाही का
तुमचा आवाज नाही येते असा कटत कटत आहे तुमचा आवाज.
हा गाडी चालूण राहिली म्हणून.
हा असा आहे काय म्हणते आवाज कटत कटत येत आहे.
ह. काय चालय, तुमचा आवाज -
हाव का अण पैसे कसे जमा होईन. कसं माहित पडन आपल्याले आपल्या नाही आपल्याले माहित कसं पडण.
कॉल संपले की माहीत पडत.
हव म बा.
हा.
हा.
काय म्हटलं.
रेणु ताईला आले नाही म्हंटल. आस.
होना रेनू ताई सकाळी सांगत होत्या ना की आले करून हाव.
हा हो. तीस तीस कॉल तुम्ही किती दिवसात दोन तीन दिवसात कमप्लीट केले काय.
आ.
दोन दिवसात कि तीन दिवसात कमप्लीट केले.
त्यांना दोन ते तीन दिवस.
हा काय हा तेच म्हण हे आमच्या बाजूच्या गायत्री ताई आहे ना या सायलीची मम्मी आहे तर म्हटलं हे बी तुम्ही प डाउनलोड करून घ्या.
हा त्यांना करून घ्यायला लाव आणि त्यांना माझाच नंबर टाकायला लाव.
आणि राधा ताईचा राधा ताई म्हणते माझंच नाव टाकजा अण माझाच नंबर टाकजा. हा तेच म्हणून ह. मराठीत हा हा. हा ते ताईचं नाव टाकळ्याशिवाय माहिती किनी. येणार म्हणते हा ते लागे
तुला पाठवली होती ना लिंक ति पाठवउन दे तिला आणि एप डॉनलो करायला लाव.
हे बाजूच्या ते गायत्री ताई बी आहे आणि सायलीची मम्मी बी आहे हाय. न ह त्या येऊन बसलेल्याच आहे इथं. करता म्हणते डउनलोड. हा ते हा हा ते ना हा झालं चहा पाणी चहा तर पितच नाही.
हाव.
काही दिसातच नाही फाट्यावर दिसूनहि पाहित
हा का.
पा घरात ठेवलं म्हट म झा.
हाव काय गाडीवर गेल्या काय.
हा गाडीवर आली तेत म्हटलं दोन मिनिटात आली म्हटलं मी पासबुक देेऊन पण ती बारीच दिसत नाही.
हा फोन लावता का म्हणुन दिलेले हाव-
तुझा फोन कॅट केला तर तुला हे नाही कळणार ना आता दोन मिनिटांसाठी-
हा ठीक हा झाले अस ना-
साडे सात मिनटच नाही साडे सात मिनटच झाले.
हा काय किती मिनिटाच दहा मिनिटं आहेत ताई हे नाही हा किती मिनिटात- दहा मिनिट आहे म्हटलं. हो का हा... ते झालं नाहीये साई कुठे गेला साई साई कुठे गेला म्हटलं साई कुठे गेला म्हटलं साई-
साई क्लास ला आलेला आय
दहावीत गेला आता आहे ना, हा दहावीत गेला दहावीत क्लासेस चालू झाले ना? हा क्लासेस चालू हा आणि आता इथून याच्याहून पूजा ताईले लावला ना चालते ना
पहिले फोन करून सांगायचं त्यांनला, की तुम्ही त्या ऍप वरुन कॉल उचला हा एक काम करायचं, मम्मीला लावून द्यायच, अन का अम अहमदाबाद हा अमदाद्वादिशी गप्पा मार म्हणा, मंग ते बरोबर दहा मिनिटं झाल की कट करायचं, दहा मिनिटच झाल कट करायचा, ते चार पाच कॉल तिच्या ह्याच्यावरच होऊन जातील.
परत परत लावले की
हा तेच म्हटलं तिचे चार पाच कॉल तिच्या ह्याच्यावरच
आ हा. दिवस दोन तीन दिवसात तीस कॉल झाले पाहिजे न म्हणजे दोन तीन दिवसात
दोन दोन दिवसात झाले तीस कॉल होऊन जातात दोन तीन दिवसात अगं तुझ्या घरातल्या घरात होतील, तुण पप्पाच्या ह्याच्यावर डाउनोट केला की नई?
हा केला ना केला हा आता हे कस हे सायली, आता हे सायली ताईले माहीत झा चालत आता ते घेता मोबाईल कोनाचा बि करून देता
हा मग त्याच्यावरून करून घ्यायची, सगळ्यांना लावून द्यायची आणि करून घ्यायची.
त्या ताईला सांगतो ना मी मला पैसे पडले की त्याच्यातल तुम्हाला दिन, मला पैसे पडले की तुम्हाला दिन कि मले पैसे पडले की
रेणु ताईलाही पडले अकराशे प बावन्न रुपये, माझ्या नंदेला पडले आ एक हजार पंध रा रुपये
हा हा हा हा म दहा मी झाले का दहा मिंट? नाही माहित, होते ना झाले आता दहा मिनटं हा ठीक आहे, हा हा ठीक
हा हा.
या सुरुवातीला आपल्या नंबर नई टाकाव लागत का?